हॅलो.
तुमच्या इथं रेंज प्रॉब्लेम आहे का?
नाही मी इथेच हे, बाहेरच आहे.
मग काय माहिती तुमचा आवाज आहे ना, डायरेक्ट असा फक्त टुंग- टुंग येत होता. आणि मग नंतर डायरेक्ट नाही- नाही मी नाही कट केला, मी नाही कट केला. ऑटोमॅटिक कट झालायं.
हा कारण ना ते मिनिट कारण म्हणजे आता मी त्याच्याढ कॉल केले माझं एक पण नाही असं हे झालेला, अ मिस झालेला पण मग समोरूनच, माझं थोडं प्रॉब्लेम झाली ना, पण बाकी आता एवढे कॉल केले मी ना, तर मग रेंज आहे घरात फुल.
हम् हम् नाही मी पण रेंजमध्येध्येच आहे मी पण बाहेरच आहे आज माझ्या म पावसामुळे काहीतरी
हम् हम ते पण एक तो जो कार्यचा आहे ना त्याच्यात पण मग ते प्रॉब्लेम येत थोडे त्याच्यामुळे आपण कटून जातो फोण असं काय म्हणण बाकीय काय?
हम्म हम्म काय नाही तेच आहे ना. मग तेच म्हणलं काय करायचं कोणती शाळा बघायची पण मग असं पण वाटतं की आपल्या मराठी भाषेला प्राधान्य दिलं पाहिजे. मराठीलाच मत्व दिलं पाहिजे असं.
हम्म.
ते चालू आहे काय करू म्हंटलं.
गेले ते मराठी हा आणि बोलण्याची भाषा पण त्यांची डायरेक्ट हिंदी होऊन जाते ना हिंदीत बोलते बघा ते बरच ठिकाणी बघितलं मी.
मुलगा आहे ना माझा तो काय करतो शाळेत हिंदी बोलतो आणि त्याला तर घरी म्हंटलं ना त्या एक दोन शब्द आपण हिंदी बोललो त्याच्याशी मुद्दाम तर तो इतका चिडतो तो मला म्हणतो आपण मराठी ना मराठीच बोल.
त्याला अजिबात आवडत नाही घरी हिंदी बोललेलं त्याच्यासोबत
नाही मी बरंच काय तलेलं
हा.
ते छोट मु
आणि हो.
हिंदी म
आता माझी मुलगी छोटी आहे ना तर ती नर्सरीला जायची तर मग?
ते होतं आपल्या ला.
हम्म हम्म नाही नाही माझी मुलगी लहान ती नर्सरीत जायची ना. मग ती तिथे हिंदी बोलायची आणि टी व्ही पण बघायची कार्टून वगैरे हिंदी मग ती काय करायची? ती तर फ्रेंड्स मध्ये गेली का खेळायला मग काही हिंदी शब्दबोलायची. म्हणायची मुद्दाम घरात पण नाही का ती हिंदी बोलायची. बोलते काय काय शब्द क्या रे क्यू रे असं मुद्दाम बोलते तिला आवडतं.
हा. तेचं झालंय काय म्हटलं मला असं वाटतं ठिक आहे आपले.
हम्म, तुमचं काय कोणत्या शाळेत टाकलंय तुम्ही? मराठी काय इंग्लिश? तुमचा आवाज परत गेला. आवाज परत जातोयं तुमचा. ह हॅलो!
नि मराठी